हॅलो काय करायलाय?
काय नाही बसलोय, तुम्ही काय करायलाय?
अ मी पण निवांत मी आता जरा झोप झोपणार हाय.
हा हा.
हो आज संडे निवांत हाय. तुम्ही काय झोपलाय?
काय नाय बसलोय.
हा हा
हूं मग फिरून तर नाय आला का कुठं
काय कुठ गेलो नाय यावेेळी फिरायला.
हूं
अ फक्त आमच्या तिथं एक हे हाय डोंगर हाय तर तिथं वरती मंदिर हाय.
कशाच मंदिर हाय?
बाहू बाहुबलीचं माहित आहे का तुम्हाला
हा हा बाहुबली ऐकून माहितीय.
हा तिथं खाली दास मंदिर हाय म्युझियम हाय गार्डन हाय. आणि तसच वरती पायऱ्या चढून जायच्या मग वरती एक मंदिर हाय.
हं हं -
तिथं बघायला भारी हाय मग माझ्या फ्रेंड सोबत गेलतो वरती चालत चालत गेलतो आम्ही आणि सगळ्यांच्या घरातन खायला नेलेलं ते तिथ जाऊन खायला खाऊन वगैरे मस्त पैकी फोटो तेन काढून मग आलो.
हा भारी एन्जॉय झालं.
होय तेवढच ह्यावेळी फिरले. बाकी काय नाय अजून
मलाच कुठ फिरायला मिळत नाय कधी शाळेतन कधी गणपती वेन आणि पावस रत्नागिरीला करतो.
जायेच मग फिरायला.
बोल ना तेच म
हा
माझ्या फ्रेंडस एवढ्या इंटरेस्टेड नाहीत फिरायला.
नाही पोय
फिरू वाटतय.
हम्म
जेवला काय म
जेवलो जेवूनच बसलो आता जरा झोप काढणारये एक आणि म चारला उठायला पाहिजे.
का?
तेवढ चारला काम आहे ओ माझं म तुम्ही झोपत नाय दुपारच
तेच मला पण लईच झोप याय लागल्या.
होय. करणार नव्हतो फोन तुम्ही ते विचारलेलं बिर्याणी कशी करायची मग ते माझा आत्ता लक्षात आलं.
हा हा सांगा की कशी करयाची हा हा काल काय परवा सांगितलेली तुम्ही मला
हा
बिर्याणी कसयची सांगा म्हणून आता लक्षात आलं तुमच्या
होय आत्ता लक्षात आलून
डा मग कशी करायची बिर्याणी
कांदा चिरून घ्यायचा उभा उभा पतर कंद चु लांबळाच रे हा आणि ते ते कडाईत तेल घ्यायचं आणि तो कांदा तळून काढायचा जरा असा असा खरपोस तळून तळून काढायचा
हम् हम
आणि एक मोठ पटेल घ्यायचं त्याच्यात पाणी घ्यायचं जास्त
हम्म
तांदूळ जेवढा आहे प म त्याच्यापेक्षा जास्त तांदूळ आणि त्याच्यात खडा मसाला टाकायचा अर्धा लिंबू पिळायचा आणि अर्धा ठेवायचा कारण ते पुढं लागणार आहे
हम्म
हॅलो
हा सांग कील
हॅलो हा म तर ते हा तांदूळ थोडा वेळ भिजवून ठेवाय
हा किती किती मिनिट भिजवून ठेवायचं
पाच मिनटर पाण्याला उकळी यूज करत ठेवाय
हा हा बरं बर
आणि मग ते फुलटंही चांगलं म्हणजे जास्त बिर्याणी आणि ते घालायचं पाण्यात आणि ते खडा मस्त मसाला घालायचा एक चमचावर तेल घालायच पूर्ण उकळलं की पुदिना असला तर पुदिना घालायचा
हम्म हम्म
फ्लेवर चांगला येते आणि पूर्ण उकडलं की मग त्यात तांदूळ टाकायचं आणि ते तांदूळ ऐंशी टक्के शिजल अस त्यातूनिडवून घे
हो
ह ऐंशी टक्के फक्त आणि मग झाल्यावरती ते असं झाऱ्यान काढायचं पाणी नटून निटून
हम्
तांदूळ आणि काढून नसत तशत तर परात येत नाही तर सा तस जरा पसरून ठेवायचं
हॅलो
हॅलो
हा काय म्हणलं अस
ते तांदूळ नििकळून काढून घ्यायचं झाऱ्यानं
हां.
आणि तटत किंवा परातीत असं पसरून ठेवायचं. आणि प. ते झालं की मग इकडं तोपर्यंत चिकन घ्यायचं. चिकन धुऊन घ्यायचं स्वच्छ धुऊन घ्यायचं
हम हम.
आणि त्याच्यावरती आले लसूण पेस्ट टाकायची. ल अर्धा लिंबू ठेवलेला मगाशी तो आत्ता वापरायचा. तो अर्धा लिंबू तिच्यात पिळायचा. मग दही घालायची. घट्ट दही घालायचे पातळ घालायचे आणि मग. चटणी मीठ मसाला हळद परत ते कांदा. पण तळेला असते तो बर. त्याच्यानंतर बिर्याणीचा मसाला घालायचा परत. गरम मसाला घालायचा आणि हचा गम मिक्स. करायचं आणि हे अर्धा तास ठेवायचं.
हा
म्हणजे पहिला मॅरिनेट करून ठेवायचं मग कांदा तन तळून घ्यायचा. आणि भात पण शोधून घ्यायचा म्हणजे तोपर्यंत अर्धा तास होतोय. आणि मॅरिनेट पण होते आणि त्याच्यानंतर. एक मोठ पातीला घ्यायच त्याच्यामध्ये तेल घालायचं. ते कांदा तळलेलं तेल असते तेच वापरायचं आणि. तेल तेल घातल्यावरती त जत फक्त दुसरं काय घालायचं नाही. आता जे मॅनेट केलेलं असत तेीच घालायचं त्यात. आणि ते व्यवस्थित अस शिजवून घ्यायचं आणि थोडस. पाणी घालायचं कारण त्याला ऑलरेडी ते दह्याला पाणी सुटलेलं अस.
हा हा.
मग ते पाणी त्या पाण्यासग ते पहिला मटण श चिकन शिजव घ्याच कारण परत जेव्हा आपण दम घेत. तेव्हा चिकनत नाही शिजत नाही म्हणून पहि झ घ्याय आणि असे ज घ कि म नंतर ते चिकन काढायचंय का पातेलात. आणि खाली थोडसच ठेवायचं कारण ते करप ते दम देताना. आणि मग त्याच्यावरती लेरिंग करायचं. मग पहिला एक भाताचा लेयर घालायचा. कांदा टाकायचा त्याच्यावरती तो भाजलेला मग गरम मसा. मसालादरा चिरकायचा कढ पत्ता घ कपत्ता नाही कोथिंबीर घालायची आणि. कलरचं पाणी वाटायचं दोन तीन कलर असले तर चांगले. आणि मग परत हा परत मटण प चिकन घालायचं पराठ्या गिलेरी करायचं असं. तुम्हाला पाहिजे तेवढं लेअर काय.
हम हा.
छानच हो का टेस्टी लागत.
हम्म हम्म बघतो कि करून लईच काय काय हा
व्हेज बिर्याणी पण तशीच करायची म्हटलं.
हा हा बघतो करून
व्हेज बिर्याणी काय फक्त चिकनचा ऐवजी व्हेजिटेबलस घालाय ते पण दह्यात मॅरीनेट करायची.
हम्म हम्म जेवला का नाही अजून मग आणि काय?
जेवलो तुम्ही
जेवलो जेवलो
तुम्ही जेवला का नाही.
जेवलो
मग काय टी व्ही बघत बसल्या टि व्ही
नाही टि व्ही पण के टीव्ही माशीची मुलगी सारख सुरू चलती मी बंद आवाज पण लय येतोय ना वर
बाद हुईल ते तसं करून हॅलो
हॅलो आता शांत बसल्या म्हटल टी व्ही बंदच केलीया. आता बसलीया म्हंटल.
हा हा मला ऐकूच आलं नाही. पाऊस पाणी काय हाय का नाही.
पाऊस काही नाही बघा पाऊस पडायला पाहिजे तरी पाऊस काही नाही. ह्या उन्हामुळ शेताच कस व्हायचं सांगा कि पाणी जरा तर पाहिजे का नको सांगा कि
होय पाहिजे कि आमच्या हिकड येतय कधी कधी तर पाऊस
होय
कधी कधी तर असा येतोय पाऊसच नाही इथं
पाऊसच नाही खरं पाऊस पडायला पाहिजे इथं कस यायचं शेताकड घाण
काय म्हणला
सगळ शेतातलं पीक तेन कस यायचं म्हणलं पाऊस पाहिजे कि पाणी पाहिजे की शेत
होय होय पाहिजे कि
पाण्याशिवाय काय ओ
त्यावेळी उ ते उन्हाच तर लईच ऊन लईच पडलय. आता पाऊस पडाय पाऊस पडायला पाहि हॅलो हा